हॅलो!... हॅलो! हॅलो! मॅम तुम्हाला आवाज येतोय माझं?
हा.. बोला मॅडम आवाज येतोय?
हा येतोय मॅम नमस्कार मॅम
नमस्कार, नमस्कार बोला ना, काय झोपल्या का जेवण झालं तुमचं?
हो मॅम झालं आमचं जेवण, तुमचं?
हो आमचंही झालं काय म्हणत तिकडं वातावरण गरम आहे की थंड आहे थंडी वाजते?
नाही गरम ये इथ, गावाकड
पडला नाही त्याच्यामुळे
अजून पाऊस नाही पडले अ जर आपण एका, तर आपण एका गावीकडच्या वातावरणाबद्दल हा टॉपिक वर बोलू आपण.
हो चालेल ना. अ तिकडे कसं आता छान वाटत असेल ना ज संध्याकाळचं वगैरे राह त्री मस्त आरामशीर मोकळे झोपतात अगणामध्ये वगैरे
हो..
वातावरण उन्हाळा जरी असला तरी गावामध्ये छान वाटत अस
हो गावाकडेल लवकर झोपून जाता आणि सकाळी लवकर उठता आणि लोक सकाळी उठताना शेताकडे जातात शेतामध्ये जाता. आणि बाया घरचे काम करता आणि एकामेकाकडे म्हणजे एकी.. मे.. बायानक एकामेकांकडे जात त्याना घर.. हा मदत करता आणि बसता गोष्ट करता
तिकडे कसं गावाकडेअ.. अ म्हणजे पाणी पण छान शुद्ध प्यायला मिळते विहिरीच, नदीच काही नाही आणि तुम्हाला दूर जावं लागतं का पियचं पाणी कि तुमच्याकडे ते
नाहीच येत इद गावाकडे पाणी येतं.
हा हा हा
नाही आलं तर अ विहिरींमध्ये घ्यायला जा जावं लागतं
अच्छा हा पण पाणी आहे का? आता कारण पाऊसच पडला नाही त्याच्यामुळे पाण्याची टंचाई असेल ना?
हो टंचाई आहे पा, पावसात पाण्याची
तेच म्हणजे एक तर वापरायला पाणी लागते आपल्याला सगळ्यांनाच गरजेचं
हो गावीकडे भरपूर पाणी लागता हा प्राणींना हो त्यांना पण द्यावं लागतं पाणी भरपूर पाणी लागतं इथं गावाकडे
हो ना त मग पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे कशी केलीय तुमच्याकडे मग? विहिरी वर जातात की नळ वगैरे आहे तिकडे?
अ. नळ वगैरे आहे ना इ टाकी पण आहे सोडता हो, हो नाही आले तर विहिरीवर घ्यायला जावं लागतं पाणी
हो आणि त्याच गावाकडे नदी वगैरे असली की कपडे धुवायला पण नदीवर जात तात ना बाया माणसं, हंच पाणी पण उन्हाळ्यामध्ये ते पण आटून जात असतील मग पाण्याची म्हण लांब लांब दूर दूर
नाही मोठं तलाव असत तर नाही ते नाही आटत
अच्छा हा हा
हो
धरणाचं पाणी वगैरे सोडलं जात असेल ना तिकडे?
हो हो
चांगलंय आणि बाकी? आता मग अजून काय कामं चालूय तुमच्याकडे मग सध्या?
आता तर काहीच नाही चालूय आता तर घरीच बसलोय आम्ही पाऊस नाही पडलाय याच्यामुळे
आणि गावाकडे किती छान वातावरण सगळे सण वगैरे पण साजरे केले जात
होय या जत्रा येती या जत्रामध्ये
देवीची यात्रा वगैरे असते. मग छान वाटतं तर मग त्यावेळेस कुलदेवतेची वगैरे जत्रा वगैरे यात्रा असते तुमच्याकडे वगैरे म्हणजे अगदी त्याच्या आठवड्याभरापासून त्याची तयारी करत असाल तुम्ही सगळे?
हो जत्राची हो
ते येणारे जाणारे घराची साफसफाई वगै रे आणि अजूनही अशी शेणाने सावरलेली घरं आहेत का तिकड असतात ना बरीेच ठिकाणी
हो आहे ना गावीकडे आहे ना भर
हो, अंगणात वगैरे शेणाने सारवलेलं छान आणि ते कसं न नैसर्गिक असतं. आरोग्याला आरोग्याला पण चांगलं असतं ते
हो अंगणात रांगोळी काढता अजून
हो आणि बरेचसे सण साजरी आणि तुमच्याक आता बरे म्हणजे बऱ्याच घरामध्ये आता गॅस वगैरे आलेत ना शेगडी वगैरे आलीये चूल ते चुलीमध्ये छान अगदी छान जेवण बनवलं जायच भाकरी भाजी चव
हो हो आता गॅस झाली घरोघर
पण आता मध्यंतरी गॅ गॅसची म्हणजे सिलेंडरची टंचाई होती तिकडे पण आहे का तसं?
नाही आता नाहीये
हा मध्यंतरी सिलेंडर महाग झालेले. किंवा मिळतच नव्हते ना! मधे खूप अ हं हं चांगलंय म्हणजे नाही मिळाले तरी अ राणातून मस्त काठी वगैरे आणायची आणि चूल जाळायची चूल वर करायची छान वाटतं ते
स्वयंपाक चांगलं पण लागत
हो कितीही पाहुणे आले काही झालं तरी आपण..... मस्त चूलवर जेवण बनवू शकतो... जेवण छान पण लागत त्या हातावरच्या पोळ्या वगैरे सगळं छान बनलं शिजलं.......
हो.....
तिकडे अजून काय काय होतात ऍक्टिव्हटी वगैरे..... गावाकडचे...
गावाकडचे लवकर सकाळी उठतात शेतात जातात शेताचे काम....... करता तिकडून येता घरी अजून जेवण करता.....
थोडे.... आठवड्याच बाजार वगैरे पण असेल ना......
हो संडे ला भरतेय.....
हा आठवडी बाजार मग सगळं एकट बाकी.....
सगळे जाता हो ताजे..... शेतामधून आणताात ताजे ताजे विकता.....
हो शेतात आपल्या..... म्हणजे प्रत्येकाच्या शेतात आपल्या स्वतः घरापुरता खायला वगैरे मिळत.... बीट असे वगैरे लावत असतील ना भाज्या मेथी मिरची टोमॅटो वांगे.... म्हणजे घरापुरत आपलं स्वतःपुरत छान तुम्हाला होऊन जात...
हो....
आता तर बाकी सगळे सण पण साजरे करायला लागलेय ना गणपती उत्सव.. नंतर देवी वगैरे दुर्गा देेवी बसवली जाते.... स्थापना होते आणि गावात कस....
अन गावात म्हणजे... अजून तिच कार्यक्रम पण असत गावीकडे.... ति कार्यक्रम पण असत ते तेव्हा पण खूप मजा येते सगळे बाया एकत्र...... कत्र जा जमता आणि ते गहूला पेरता....
अच्छा किती दिवसाच असतो ते नागपंचमी पर्यंत...... नागपंचमी पर्यंत असते अच्छा छान आणि होळी होळी.... पण मस्त छान प हे होते ना तिकडे होळी...
सगळं एकत्र जमता.....
आता कुठला वट पौर्णिमा येतेय ना.....
हो पहिला सण वट...... वट पौर्णिमा नागपंचमी गावीकडे.... खूप सण मस्त उत्सव साजरे करता....
हो सगळ्यांच्या घरी जाणं येणं ते....
हो सर्वजण एकत्र....
मुली खूप मजा घ करतात नाही...
हो मुलींची खूप मज्जा असते..
आणि अजून अ बाकी दुसरे दिवाळी वगैरे... करतात की नाही साजरा...
हो दिवाळी पण करत आपण तेव्हा कापूस खूप काम चालू असत... ना म्हणून गावीकडे एवढी धूमधामने नाही साजरा करत...
अच्छा तेव्हा कामात असतात म्हणजे ते तुमचं.... तोपर्यंत जानेवारी पर्यंत तुम्ही बिझीच असतात म्हणजे...
हो....
डिसेंबर जानेवारी पर्यंत ना...
हो हो.....
मग नंतर तुम मार्च.... म्हणजे जून पर्यंत दोन तीन महिने आराम असतो.......
आरांम असतों
मंग त्यांवेेळेस असं कायं द घरची कामं उन्हांळी कामं
ईकडे तिकडे बसतां बांया एकमेकांना हो एकमेकांना मंदत करतां गोंष्ट करतां
बनव वड्यापापड हवाळ्यां पापड बनवां कुरडाई बनवां नंतर आणि यावें ह्यां वेळेमध्यें जरं लग्नं वगैरें असले तरं ते पणं होऊंन जाते
हां ते पणं होऊंन जातं मुली बांया म्हणजे बोर होतं होतांत नाहीं गांवीकडे
हो खरंच आहे
हम्मं
अजूंन कायं म्हणंता मॅडम चांगला यांयला पाहिजे तुमच्यां गावांकडे तिकडे पाहिजे पणं आणि शहरांत कसं शहरांत एवढं मोकळं नाहीं मिळतं नां वातांवरण
हां वातांवरण एवढं मोकळं नाहीं
आणि शेजारी हां शेजारी पणं ज्यांच्या त्यांच्या घरांत असतांत कोणं कुठं ते आहे कि तेथे नोकरी करणारं हो नोकरी करणांरे असले की गं दांर चोवीस तांस बंद फक्तं आपणं मंग येतां जातां हॅलो तेवढंच तो आपणं एकमेकांना आणि नातेवाईक पणं बरेचं सगळें कुठे कुठे कुठे कुठे गेलेले कायं असतांत त्यांच्यामुळे सगळे ज्यांच्या त्यांच्या नोकरीसांठी बाहेर पडलेले असतांत
हो
अजूंन कायं म्हणंतात
असं मॅ
तुमच्यांकडे आतां तरं संध्या तरं सगळें पाण्यांची व पावसांची वांट बघतं असतील तीनं तगडे
हो पावसांची वांट बघतांय सगळें आतां संध्या सगळें घरीचं बसले आहेत
होई येईल पाऊस पणं
तरं तयार करूंन ठेवलंय पणं पाऊस पडतं नाहीये म्हणूंन पावसांची वांट बघतं आहे आतां
हम्मं हम्मं
हां
पणं गावांकडे जास्तं करूंन कामं खूंप असतांत नाहीं
ह हो गावांकडे रीकांमी कोणी राहतं नाहीं कामं भरंपूर असतां चालूंच असतां कामं येथूंन शेजार गावीकडे
आतां ते आणि मं अक्षय तृती अखांजी बोलले जाते तिथे पणं मज्जां करतांत नां
ह
अक्षय तृतीयेला वगैरें
हो इथं पणं करतां नां गावीकडे
आणि शहरांपेक्षा गावांकडे जास्तं मंदिरं देव हे जास्तं मानले जातात देव पूजां वैगेरें असं जास्तं केली जाते नां कुठले सगळें संण वगैरें तरं श्रावण सोमवार वगैरें तेंव्हा सगळ्यां बांया म्हणजे एकदंम आनंदाने सगळं पूजांपाठ सगळं हे करतांत धार्मिक कसं म्हणजे असं अ भांव प्रवचंन वगैरें असतांत सत्संग असतांत सगळें जातात जास्तं करायंल चालेल मॅडम आपला वेळ झालाय आता.
हो मॅम धन्यवाद मॅम.